हाय की, तु?
हाय की, चहा तेन झाला काय नाय.
चहा पिला की तुझा.
पिला की चा.
हा हा, काय कराल्यास.
काय नाही, पाणी भराय लागलोय.
हा हा, काय गावाला गेलेलीस.
आलोय की, सुट्टीला इकडं गावाकडं.
हा हा.
हम्म पाणी नैने. मग हिकंड ते आडागंड आणायला लागते, आडा इथे एक.
हा.
त्या आडातन पाणी आणाय लागतंय.
का चावीला येत नाही पाणी.
नाही येत तुला सांगितलं नव्हतं व्हयं, आमच्या मामाचं गाव लय दुष्काळी हाय.
हा हा.
म्हणजे तिथं कसं, पाणीच नसतंय अरे.
हा हा, काय सोयी सुविधा नाहीत काय मग.
नाही तिथं काही सोयीसुविधा नाही ही, सरकारी सगळे आहेत. म्हणजे जी कार्य करते ती सगळीजण पैसे म्हणजे, आलेला असते रस्ता तेनं करायला. पाण्याच्या हेला ते सगळं स्वतःचं खात्यात ती.
हम हम, गावाकडल्यान लक्ष द्याय पाहिजे जरा लोकांनी.
हम्म आणि कसं इकड पाऊस पण पडत नाही नी, पाऊस लय कमी पडतोया. हां पावसामुळं. पावय आणि पाण्याची लय कमतरता. मग इथे निर्मा म्हणजे, चालू आहे तशी चालू असते. कायमच असते आता आम्ही लहानपणा पासून बघ तोय इथं म्हणजे, रस्ता सुद्धा नाही. आता मी एवढी तेवीस वर्षाची झालोय. खरं त्यांनी आ ता रस्ता तो पण निम्माच केलाय, बा आजून निम्मा करायचाय.
हां हां.
त्यामुळे इकडं सगळं अवघड आहे, आणि शेती जनावरातेन तेचं.
हम्म त्यांच तर हाल लय भरपूर होणारं, आता पाणी नसल्यामुळे तर. भरपूरच हे असणार आता.
आणि इकडं कसं डोंगर भांग आहे. आणि हाय सोड तसं तेनी कराय गेले तर लय भारी होत त्या व्यूव तर लय भारी बघायला ये, कसं हाय. अ हेच्यामध्ये पावसाळ्यात. आणि, हिवाळ्यात लय भारी असते, बाहेर बाहेरची येत्यात बघायला. धबधबा तेनं पडतोय तेवढ्या पुुरतंच, खरं तेवढं ते असते. तेच्यानंतर मग इ लय गावात म समस्या होत्या त्या गाड्या नाहीेता. याय जायला बस वगैरे, तेनं काहीच नाय, जर आता कोण आजारी बिजारी पडलं.
तर अवघडच आहे की सगळं मग, ते जाऊस तर ते मरणारच की मग.
होय
ह दवाखाना काढाय पाहिजे, त्यांनी काय तर डेव्हलपमेंट. हम्म हम्म.
सुट्टीला जायचं म्हटलं तर, दुसरीकडे कुठ काही गाव नाय नई. मामच्याच गावाला यायला लागते ह.
हम्म हम्म..,
आणि काय इथं सगळं कपडे कपडे धुवायला तेनी पाणी नसतंया, भांडी घासायला सुद्धा पाणी आम्ही. अ बारकी बारडी घ्यायची त्यातच, सगळं भांडी धुवायची ती.
होय तस असणार तर, त्यांनी पाणी साठा करायला पाहिजे.
हम्म, काय करत्यात? ते केलती त्यांनी, ते कुठल्या त्या नेत्यांना काही गे दिलता कि ते हे हे केलत ते काय काय तळ आहे ना तिकडे एक मोठं.
हा हा.
तिथ त्यात काय तर केलतीत, खरं ते पण काय नाही झालं ते सक्सेस काय.
हां.
मग ते पाणी आणायला साठी, टेन लय लांब लांब जाऊन लागते या. आता इथं म्हणजे कुणाकुणाची म्हरकी वगैरे देन ते म्हणतात ना शेत वगैरे देना. लांब लांब आहे, त्यांच्यातनी. हा त्यांच्यात ते बोर तीन हाय, हा आ तर मी आणि मामी त्यांनी आम्ही तसं म्हणायला गेला तर आम्हाला एक एक तास लागतोय बग, तिकडे जायला. धुन धुवायला, तेवड्या लांब ते धुन धुवायला जायचं तिकड. तीकड वाळवून मग एकदा तर घरात ना घागऱ्या पण घेऊन जायचं, म्हणजे तेवढंच पाणी होते ना, घरातल्या साठी.
हो तेवढे पाणी ते होते, शिल्लक रात्री बच्चत होते तेवढी.
टँकरची सुविधा नाही नई टँ टँकर हाय तिकडं तीनशे रुपयाला, आणि त्यात कसं आहे ते. वरती आहे नि असं म्हणजे तेकाढ. आणि त्यात येत नाही मग टँक, र आणि तीनशे रुपये एका टँकरला.
होय ते तर ह्याच आणि.
आणि शेतीसाठी पण पाणी नाही, त्यामुळे तिथं पिकांचं पण ले नुकसान होते.
होय पिकांच नुकसान होणार कि, शेतकऱ्यांचं नुकसान होणार ते पण. पैसे घालणार कुठ पिकाला, काहीतर मिळाला पाहिजे ना त्यासनी.
काय इथली शेतकरी रडत्यात, म्हणजे कसं दुष्काळ जर लय मोठा. परिणाम होतोय ना, हेनच्या वर.
लोकांना अवस्था वाईट होत, त्याच्यामुळे.
हम्म, उत्पन्न म्हणजे काय? ते म्हणतात हे येत नाही, पिकतन काही येत नाही मग. उत्पादन त्यांचं कसं कमी होते, कर्ज वाढतय कर्ज काढत्यात आणि
व्हय फेडायला नसते ना, तस आता पगार पण नसणार जास्त.
आणि कसं आहे मग तिथली गाव खरं आता दुसरी कुठेतरी दुष्काळ टेन नसला की कसं जात त्यात ते गाव सोडून, दुसरीकडे राहतात. शहरात ते तस हिंच्या गावाला नाही ह गाव सोडूनच येत नाहीत कुठं तेवढंच एक. म्हणजे सहा महिने, तीन-चार महिने जावावा असं काही नाही. गावातच राहतात त्याने.
हम् हम त्यास नी तसं सवय व झाल्या असं नाही आता त्यामुळे तस काय नसते त्यांचं एवढं काय.
हम्म तरी पण कसं आणि तिकड कामं पण नाहीत नाही. काय एवढी जास्त.
व्हय.
ते कस खेरड्या लागलं लच खेरड्या लागलं काहीच सुविधा नाही सुविधा म्हणजे लकांचे वॉशरूम म्हणजे हे पण नाही आहे तिथं काय
हम्म बाहेर जात असतील मग.
आता ज घरं बांधल्यात स्वतः ची स्वतः ज वॉशरूम देन बांधल्यात.
हां हां. होत्यानंतर नंतर सुविधा थोडीफार होत्या नंतर डेवलप पण होणार.
खरं कस होतंय. दुस ले हे करायला लागते न. आता झाडं बिड लावायला लागल्यात आता उद्या म्हणायला लागले जाळ्याच्या माळावर म्हणजे माळभगायने आहे ना डोंगराच्या तिकडं. मग तिकड जाऊन जरा झाडं तीन लावायचे पाणी पावसाचा आडवायच. कात जरा असं शेतीच्या पत्ती काहीतरी करत्यात की शेतीचा पद्धत अस
हो ते ठिबक संचन पद्धत करतात पाणी कमी वापरते. त्यान जरा पिकं पण येतात ना पाणी कमी असल्यावर.
सरकारकडून काहीतरी म्हणजे बघू कायतरी होत्या मदत मग.
काहीतरी पाणी व्यवस्थितापण करायची काहीतरी पद्धत करायची पाहिजे म्हणजे साठा कायतरी अस पाहिजे कायमस्वरपी
हम्म.
हम्म लोकांनापण प्यारसाठी ते वापरायसाठी जनावर असते
हम्म ते आता माझा एक मामाचा मुलगा हा तो जरा राजकारणात आहे त्याला सांगितलंय मग तू आता त्याला सांगितलं जरा म्हणजे कसं गावात. पोरासणी तन काहीतरी रोजगार त पाहिजे न कामाची हे ते मग. मग त्याला म्हटलं काहीतरी बघ म्हटलं गावात जर अस योजना विकास तीन गावाचा व्हायला. पाहिजे ने.
हो ते तर व्हायलाच पाहिजे नाहीतर नंतर तिथे राहणार गाव.
अ स्वतः कायतरी प्रयत्न केला पाहिजे लोकांनी गावातल्या सगळ्यांनी म्हणजे. प्रत्येक जण आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तरच काही तर होणार आहे त्या गावाच. नाही तर काहीच होत नाही अरे मी पण किती सांगितलं मामा
खरंतर
हा मामाजणसनी मी मी म्हटलं तुम्ही जरा असं म्हणजे कंप्लेट तिन करत जावा. तक्रार करायची. असा ज एवढं हे करायला लागत आणि पाणी म्हणजे कसं माहितय काय? प्यायच्या पाण्याला सुद्धा आता ते आडातलं पाणी असते की नाही
हा.
एवढं खाली जाते की त्यांनी अ काय म्हणतात त्याला बारकी कळीशी असते त्यान तरी आमची आई ती अ दोन वाजता नाही नाही दहा वाजता जातेया दहा वाजता नंबराल ठेवून येते आता कुठे तिच्या सकाळचं पहाटेच तीन वाजता नंबर होती ति जा मग ती जाणार आणि दोन हंड निसत घेऊन येत्या. म्हणजे कळश्या वगैरे असं तेवढंच भरून ते प्यायला फक्त
ते आता बाहेरचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी पण लक्ष द्याय पाहिजे नाही तसं. गावातल्यांनी आवाज उठाला पाहिजे मग कुठ होणार नाहीतर नंतर कोण येणारच नाहीत मग. हा.
होय तेच म्हटलं मामा त्यांनासनी मी म्हंटलं आता एवढी मी मो मोठी झालोय म्हटलं लहानपणाची इथ मोठी झालोय अजून पण तुमच्या गावात काही व म्हणजे काहीच प्रगती नाही आता आमच्या गावात म्हटलं एवढी प्रगती झाल्या म्हटल. लय प्रगती म्हटलं आमच्या घर पाणी येते म्हटलं आम्हाला खर्च पाणी रोजचं असते आम्ही रोज सोडतय म्हटलं पाणी एवढं पाणी आमच्याकडे
हा रस्ते पण कस आहेत आपल्या आपल्याकडे एकावर एक रस्ता नुसत ते हम् रस्ता करायचा नसला तरी पण रस्ता करणार आपल्या इकडे प दुसरीकडे करणार नाही त असं आहे.
आणि तिथं कसं आहे होती बसची व्यवस्था आ तिकड जायचं आहे. असं म्हटलं तर तिथं हातकलंगलेत जायचं आणि तिथनं पुढं जायचं म्हटलं तर अ म्हणजे मामा तेनी निहायला याला लागतात टू व्हीलरन. नाय तर मग कायच नाय साधन जायाला तिकडं म्हणजे असं. बस वगैरे तेन कायचं नाय.
बस नाही पण बसन माणसं जाय पाहिजेत नाही जायचे नसले तर मग बस. कशाला जाणार तिथं हुं
रिक्षाने जायचं म्हटलं तर ना स्पेशल रिक्षा करून जायचं शंभर रुपये देऊन.
होय ती मग जास्त पैसे घेते ती मीटर वर पैसे घेणार.
होय म ते काय परवडत नाही मग सारखं आणि न्यायला या सोडायला या तिथली गावातली पण माणसं सगळी तसंच करतात मग हे गावातल्यांना कळायला पाहिजे नाय.
हुं त्यास्नी पण आता सवय झाल्या तशीच.
गाव तेवढं डेव्हलप नवीन नवीन काहीतरी डेव्हलप करायला पाहिजे.
होय काय तरी नवीन
काय करत नाय तं बग आत्ता आता आमचं पाणी भरून झालेय एवढं बा माहितय काय
हम्म हम्म.
पण तच झरायला लागलोय पाणी तवा कुठं तर दुसऱ्या दिवशी आंघोळीला तेन पाणी मिळते.
व्हय ते तर हाय पाणी भरल्याशिवाय पर्याय नाय.
मग तर काय पाणी लागतेच आणि पाणी असल्याशिवाय काय नाही ना.
हा. हा. तू काय तरी कर की मग तिथं.
मी काय करू ते माझं कोण ऐकणार हायतं सरपंच आमचं मामाच हाय चुलत मामा. मग त्यांना मग म्हटलं मी म्हटलं. की मी म्हटलं त्यांनासनी मामा मी लहानाची मोठी. मोठी झालो अजून तुमच्या गावात
म्हणायचं
तुमच्या गावात अजून काय नाय म्हटलं.
व्हयं. नातवंड परतूड झालेत म्हणायचं आ.
तु का गेला नाहीस गावाला.
मी गेलो नाय तेच म्हणलं, काम हायतं म्हणलं घरात. ती कराची म्हलं घरातली कामं करायची, हायतं जराशी राहिलेली.
मी पण येणार नव्हतो. इकडं खरं आणि, हा हा. येणार नव्हतो हिकडं खरं, आणि मग मामातेन म्हटलीत. ये जरासं असूदे हेल्प करायला, मदत करायला पाणी बिनी भरायला. खरं भारी वाटतंय सोड इथं, करवंद बिरवंद खायला मिळत्यातनी आंब चिंचा. तेवढं तेवढ्यासाठी तेवढंच चांगलं हाया.
ते तर काय, ते काय सगळीकडं असत्यात.
हो मामाची पोरं आणून देतात सगळं, आता मा असं मागितलं की हा. आता बघू आता उद्या म्हटल्यात, मामा डोंगरात घेऊन जातो.
हा हा.
करवंद आणायला.
हां तु पण जा, की मग.
जाणाराय की मी पण.
हा मला वाटलं की तू, घरात बसत्यास का काय.
नाही नाही इकडं आम आबा. आमच्या गावाला कुठं मिळत्यात करवंद तेन मग जरासं. त जास्त काढून घेऊन येऊन मग इकडं येताना घेऊन येणार नाही ते.
होय.
यायचं म्हणालोय आता परवा दिवशी, व्हयं तेच आमच्या. करवंद जरा जरा जरा जरा द्यायचित ते गावाकड. रानमेवा चांगला असतोय नी.
होय ते, कुठं मिळत नाही जास्त. ते दुसरीकडं हम हम. हा हा. मग काय आणि कॉलेज तेनं.
कॉलेज तेण काय नाही आता सुट्या पडल्या आता, गाव कॉलेज बीलेज काय विषय काढायचा नाही आता. आता निस्त.
व्हयं.
एन्जॉय करायचं, आता एकदा चालू हे झालं की मग काय, इकडं तिकड कुठं जायला मिळत नाही काय नाही.
होय, ते तर आहेच आणि.
होय बघु आता हिकडं आलो की कसं, शेत